हॅलो हा बोल हा आता येतय आवाज.
म्हणजे पाऊस पाणी कसंय?
आहे आता कमी ए जरा पाऊस. दुपारी ते जरा - जास्त पडत होता. आता झालाय कमी.
आमच्याकडे सकाळपासून थोडा थोडा थोडा थोडा आहे.
हा का? हम्म.
पुण्यामध्ये पावसाची गरज काय आहे? मला की नाही हेच कळत नाही. कशाला पाहिजे पाऊस पुण्यात?
हो ना? म मे महिन्यात पाणी नव्हतं ते तुम्हाला.
पण आता एवढा बास झाला ना? आता त्यानी शांत व्हायला पाहिजे ना?
हो. ते काय तुमच्या सांगण्यावर असतोय होय पाऊस?
कारण विषय कसा होतो? पावसामुळे कुठे जाता बी येत नाही. कुठे फिरता बी येत नाही. कुठे काही करता पण येत नाही.
हम्. बोल म.
मग ट्रिपला जाणार आहे की नाही?
हो जाणार ए. सहा सात दिवस. एकतीस ऑगस्ट ला. स ऑगस्ट. त्यासाठी शॉपिंग- शॉपिंग करायची. मम्मीन सांगितलंय सगळ्यांकडून पैसे घे जाताना.
एकतीस ऑगस्ट?
एकतीस ऑगस्ट ला. ह्या मंथ सहा सप्टेंबरला.
हा का?
हो. ह्या महिना, ह्या मंथ मध्ये पगार झाल्यावरती मला पाचशे रुपये पाठव.
बरं.
मला ट्रिपला जायचय. सगळ्यांना सांगालोय पाचशे पाचशे रुपये द्या म्हणून. ट्रिपला जायचय आहे मला. फर्स्ट टाईम एवढ्या लाँग ट्रीपला जायलोय.
मस्त की.
हम्म. कपडे वगैरे घ्यायचेत मला अजून.
जरा असं गेलाव मॉडर्न सारखे जाव. पण देव दर्शनाला जाते म्हटलं मॉडर्न न - जरा संस्कारी.
म्हणलं संस्कारी म्हणून जाव. बोल म.
चांगलय की.
हम्म. एक दोन जीन्स वगैरे घेते म्हटलं. टॉप वगैरे.
ट्रेन मधून जाय- हो ना. ते ड्रेस वगैरे घातल्यावरती चालता वगेरे आलं पाहिजे एवढ्या बॅग बिग वगैरे घेऊन.
मुक्ता सगळेच जण जाणार आहेत का?
हो. ताई, तिचेे सासू वगैरे सगळे जाणार आहेत.
ओके. मग मग चांगलीच फॅमिलीच ट्रिप आहे आपली.
हम्म. फक्त तुम्ही कोण नसाल. तुम्हाला व्हिडिओ कॉल आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती कॉल दाखवू सगळं
नक्की दाखव मला खूप इंटरेस्टेड आहे पण मला सुट्टी भेटणं खूप मुश्किल आहे. ऑलरेडी गणपतीची भेटते की नाही माहित न्हाय.
ही लास्ट ट्रीप आहे वाटतं परत नाही ट्रीप काढणार तिकडची.
हम्म
हम्म ह्या वर्षी गणपती सिलेक्ट केला का नाही काही माहिती नाही अजून काही समजलं नाही सांगितलं नाही आप्पांनी.
हम्म करतील अगं
हम्म मला स्वामींचा पाहिजे होता गणपती बघू जेव्हा मी कामाला लागेन मी युट्यूबला मला नेहमी स्वामीच्या म्हणजे गणपतीच्या अशा व्हिडिओ येत आहेत मी फार वेळी लाईक वगैरे करते. पण म्हटलं जेव्हा मी कामाला लागेल ना तेव्हा मी माझ्या पैशाने घेईन.
हा विषय कसा होता की स्वामींच्या हेच डेकोरेशन करायचं असं प्लॅनिंग माझ्या डोक्यात होतं
चांगलंय
हो मी डेकोरेशन वगैरे बघितलेत स्वामींचे हेत एकतर माहितिये का अ स्वामींची
तर ना
हां मोठे मोठेवाली फ्रेम असते स्वामींची बॅक साइड ला फ्रेम ठेवायची साईटून पूर्ण स्वामींना जे आवडणारे सगळे पदार्थ
हम्म
म्हणजे असं हे किंवा आणि लायटिंग त्यामध्ये लायटिंग सोडायची असं खूप चांगले त्यामध्ये बघितलेत पण विषय कसा तो रेडिमेंट असल्यामुळे आपल्याला त्यात हे करणं जरा कठीणचं हे हा त्यामुळेच
आपण थोडंफार करू शक तो म्हणजे ते पाठीमागे जो आपण तो पडदा टाकतोय ना तो पडदा टाकूयात ती ग्रीन कलरची हा
ग्रीन कलरची हे टाकायची स्क्रीन आणि स्वामी ची हे टाकायचं फ्रेम टाकायची मोठी आणि प्लस त्यावर लायटिंग सोडायची.
अरे नाही तर फ्रेम नाहीच ना भेटली तर स्वामींचा मोठा बॅनर बनवून घेतला ना आपण तोही छान दिसन आणि त्याच्यावरती लायटिंग सोडूयात म्हणजे तो ह्याचा असतो नाही का आपण इथे बसतात
हे
व बॅनर बॅनर खूप छान वाटन आणि बॅनर राहीन जरा चांगला तरी एवढी मोठी फ्रेम कुठे ठेवणार आपण?
प्लस साईट तून त्याच्यात थोडं थोडं लाइटिंग वगैरे सोडले तर अजून इंटरेस्ट
हम्मम् हा नाहीतर मग कोणच्या तरी एका असे हे असतात नाही का ते सुतार वैगेरे ते बनवून घेताल. त्यांच्याकडनं जर ते लाकडच असं बनवून घेतलं त्याच्या आत मधी लायटिंग ठेवली ना एक नंबर वाटेन ते. अजून य अट्रॅक्टिव्ह वाटेन ते
हम्म आणि प्लस मी अजून एक हे केलेलं की नाही का आता हम्. आपल्याकडे हे असतं बघ धूप असतो ना धूप माहिती आहे ना तो कोपऱ्यावर ठेवायचा आपले जो टेबल नाही का त्याच्या कोपऱ्यावरती ठेवायचा. त्या कोपऱ्यावरती, कोणत्या भिंतीच्या कोपऱ्यावरती?
भिंतच्या
साइडला समई वैगेरे आपण ठेवतो तिथे, तिथून तो खाली असं मी हे बघितलंय वाट्यान मध्ये वगैरे अस खाली खाली खाली असं हे करून खालीपर्यंत आणि तो पूर्ण अस एक साइडला जातो म्हणजे ज्या साईडला आपली मु बाप्पा ची त्या साईडला जाईन असा तसा मी एक हे बघितलंय
हा काय.
हम्म. प्लॅनिंग भरपूर केलय बस आता सुट्टीवरती हेय माझं.
ह ना. तिकडे येताना फुल वगैरे जास्त घेऊन यायशील काय ह्याच्यात जायशील का मंड त्या ह्याच्यामध्ये फुलांच्या मंडळीत
अ सविषय हा ते पण आहे पण तू कलर वगैरे करून घे बाकीचा
बाकीचं मी करेन डेकोरेशन आपण रात्रभर जागून करू शकतो.
हम्म
आणि तसंही आपल्या घरामध्ये ती सवय आहे, गणपती आली तरी आपल डेकोरेशन थांबतच नाही डेकोरेशन चालूच अस
आणि ह्या वर्षी इंटरेस्ट हे की रांगोळीचे सगळे कलर घ्याचे, मी बाहेर मग हे बघणारे म्हणजे स्केच स्वामींच मी ट्राय मी प्रॅक्टिस करायला घेते सुरुवात करते स्केच कढायचं प्लॅनिंग चालूय हाय माझं.
पण नको उगाच खाली जमिनीवर नको माझा पाय वगैरे पडतो ग म्हणून जमिनिवर नको स्वामींची.
हे आहे एखादं हे असत बघ सुनू मोठ हा त्याच्यावरती
हम्म त्याच्याती कोणाचा पाय वगैरे नाही पडला पाहिजे म्हणून
साइडला ठेवायचं आपल्याला कुठे मध्ये घ्यायचं.
हम्म नाही तर तू असं मोठं स्केच एखाद्या कागदावरती काढलंस ना तर छान वाटल. आपण त्या कागदाला अस स्वामींच्या लाइटिंगने असं हे करू न लाईटिंग आपण जास्त घेऊ या वेळस. मोठं बॅनर वगैरे यायची काही गरजच पडणार नाही, आपण लायटिंग करायचं का मागे स्वामींच हे? छान वाटेल तसं पण, तो बसलेला स्केच असतो बघ, ह तेवढं जमलं पाहिजे मस्त वाटेल ते पण, घरच्यांना आवडलं पाहिजे ना पण आपण दोघीच फक्त स्वामींच्या भक्त आहोत बाकी कोण नाही. पप्पा पण आहेत आता मम्मी पण आहे स्वामींचे भक्त. असे छान वाटते.
हा मला पण ते वाटत मस्त वाटेल म्हणून,
नाहीं तरं जरं आपला टेबल जरां शॉटाचं वाटतं मी ना म्हणजे असं ते हे असतांत बघं ते आपणं टेबलांला वगैरें ते वॉल सारखं पेपर भेटतो बघं तो म्हटलं ऑनलाईन मागवेल आपणं टेबलवरंती तो हे टाकतो नां आपणं चादरं वगैरें ती चादरं नं टाकं तां तरं ते पेपर टाकले तरं छांन वाटतं जरां तरं त्यां डेकोरेशंन सूंट करते म्हंटल मी ऑनलाईन बघूंन ठेवलंय कायं हां ते तसंच ठेवयांत फोल्ड करूंन
नाहीं तरं मी पडदे दुसरे घेऊंन येते त्यांच्या खांली टाकांयला
हम्मं हे पणं जरां जुने चं आणि माझे फ्रेंड वगैरें येणारं आहेतं गणपतीला सगळं चांगलं डेकोरेशन करायचंय आहे
अजूंन आमचं प्लॅनिंग कायं ठरलेलं नाहीं ह्यां वर्षी आमचं असं चाललंय की मलां आपल्यांला तळुंशीला जायचंय आहे
मलां तुळं तुळशीला नाहीं वां वांकणलां
हां वांकणलां पणं जायचं आहे मलां कधीं घेऊंन जाणारं आहेतं पप्पां कायं माहित
हांव बोले होते नां जाव्यांत आपणं सगळें ट्रीप काढूंन म्हणूंन आंता कायं करते कायं माहित दुसऱ्यां दिवशी लगेच कायं माहिती बघूंयात गांडी करांयला लां आपणंची गांडी आहे ड्रायव्हंर बघांयला लागेल त्यांसाठी गांडी चालवणांरा कोणं तरी भेटलां पाहिजे मगं जाऊं हम्मं बोलं मगं
मगं कांहीं नाहीं
आंज उपवांस नाहीं कां गुरुवारचां सोडलां सुटलां नाहीं कां तुझां हम्मं
मी परतं आमचं चाललं होतं कि हां पंधरा तारखेला अक्कलकोटला जायचं
हम्मं
पणं बघूंयात माझी चहतेक ड्युंटी लावतील त्यांनी कांहीं सांगता येतं नाहीं रोस्टंर तरं ड्युंटीच नाहींये पणं बघं आम्हीं आम्हीं सर्वे हां
हां कायं माझां पणं तिकीट बघं नां जमलं तरं बुंक करं
बघते मलादं येतं स्वामीनी भेटांयला
आपणं जाऊंन नाहीं स्वामीनी बोलवावं लागतं त्यांसाठी तूं दोन तीनं वेळां जाऊं घेऊंन जाऊंन आलीस नां
हो
तरं स्वामीने दोनदां तीनदां बोलवले मलां अजूंन एकदां पणं नाहीं बोललावलं बघं
मलां ती पाठी आणांयची गं हे स्वामींचं घरं आहे आणि आम्हीं स्वामींच्या नां रहिवासी आहेतं नवीन घरं घेतल्यांवर ते मी ते लावणांरचं मी खंच खूंप प्लॅनिंग केले नवीन घरांत कायं कायं लावायचं कायं कायं हे माहित नाहीं नां मी म्हटलं कालंच मम्मीला म्हंणे ते स्वामींच्या कृपेने पुढच्यां मे महिन्यांत तरी भेटूं दे घरं म्हटलं मी खूपचं प्लॅनिंग केले घरांला कायं कायं करायचं वगैरें सुरुवांतीच्या एक वर्षा आंधी की नाहीं घरांला कलंर वगैरें नाहीं करणारं तो नवीन ह्यांचे कलंर आलेत नां ते ते करणारे गेलं पैसे तरी हरकत नाही पण तेच कलर करढणार. तुमच्या लग्नापर्यंत तरी चांगलं करायचंय गरवाला.
एक दोन मिनिटं, दोन मिनटं, दोन मिनटं.